हा.
हॅलो, तु जेवला नाहीस का? हॅलो. हॅलो,
हॅलो, येतोय आवाज? कॉल माझा व्यर्थ घालू नको. मासवडीची रेसिपी सांग, मासवडीची रेसिपी सांग?
मं आवांज
हां
हां
कायं म्हणलां
हॅलो
हॅलो
हां
हां मासोडीची रेसिपी सांगा म्हटलं
मासोवड्यांची रेसिपी सांगू
हम्मं
बरं बरं तिळं भाजूंन घ्यायचे खोबरं घ्यायचं भाजूंन कांदा चिरायचां बारीक तो भाजूंन घ्यायचां नंतर बेसन पीठ हाटूंन घ्यायचं चांगलं
किती ईचं
आंता तुम्हांला माणसांचे करायची अंदाज आणि घ्यायची चार माणसांचं पांच माणसांचं
अं पाणी कसं टाकायचंला किती टाकायचं पाणी
आपणं पिठलं पिठलं करतो त्यांप्रमाणे हटूंन घ्यायचं ते आणि ते थांपता येईल आपल्यांला असं वडी बनली पाहिजे त्यांप्रमाणे घ्यायचं हे करूंन
हां हां
हम्मं त्यांच्यावरं नंतर तो मसांला बारीक करूंन घ्यायचां मिक्सर लां तुम्हांला जवढं तिखंट लागलं तेवढ तिखंट टाकायंच मिठ टाकायचं चवीनुसारं तो मसांला दानत एक पीठ हाटूंन घेतलां नां नंतर त्यां पिठांवरं तो पसरांवयांचा मसांला
अच्छा
हम्मं आणि त्याचे गोल गोलला असं हे करायचं मंग वड्यांपाडांयच्यां गुंडाळून घ्यांयचे ते पहिलं त्यांच्यानंतर वड्यां पाडयच्यां त्यांच्या त्यांच्यासोबत आमटी करायची आपणं काटांची आमटी करतो त्यां पद्धतीने
हम्मं हम्मं
हम्मं
हम्मं छांन आहे नक्की करूंन बघंल मी एकदां
करूंन बघां नक्की करूंन बघां
हम्मं
हम्मं तुम्हीं आंज कायं करतांय
आम्हीं आंज दालबाटी करतोय
ते कशी करायची
दालवाटी म्हणजे बेसन पीठ म्हणजे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यांच्यामध्यें दोन तीनं चमचे रवां टाकायचां थोडं ओवा हळंद मीठ आणि तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन घालूंन ते पीठ भिजूंन घ्यायचं थोडं पिठ भिजलं की, मग त्याच्यानंतर आपण जसं सांबर बनवतो, तसं डाळ शिजून हे बनवून घ्यायची, दाल बनवून घ्यायची ती
हा!..
फोडणी टाकून नंतर हा बाट!.. त्या म्हणजे आपण वाफून पण करू शकतो. किंवा मग भाजून पण करू शकतो.
पण गोळे करूनच कुकरला लावता ना?
हा!.. म्हणजे जर, आपल्याला उकडून करायच अस तर त्याची पोळी छोटी पोळी लाटायची मग त्याचा रोल करून त्याच्यावर, घड्या मारायच्या मग, परत त्याचा गोळा बनवाय चा मग तो उकडायचा!.. पाण्यामध्ये तेल टाकून.
हा! !..
आणि नंतर थंड झालं की? ते काढून घ्यायचं!.. मग त्याच्या वड्या पाडायच्या, आणि मग त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. किंवा जर समजा तळलेला खायचं नसेल तर, मग छोटे छोटे बॉल बनवायचे त्याच्या छोटे छोटे पोळ्या बनवून छोटे छोटे गोळे बनवायचे आणि त्याला तूप लावून कढाईमध्ये पण, भाजू शकतो किंवा आप्या पात्रामध्ये! !.. किंवा मग याच भांड पण भेटतं ना अ!.. बट्टी पात्र त्याच्यामध्ये पण आपण भाजू शकतो? किंवा आपल्याकडे ते नसेल तर आपण जाळीवरती पण करू शकतो. त्याला
भाजायचं! !..
हमम्!.. भाजून द्यायचा?
अके! !. म्हणजे आपण पापड वाासतो. ती जाळी ना?
हा! त्याच्यावर पण, भाजू शकतो. किंवा कडाईमध्ये पण भाजू शकतो.
कडे मध्ये कसं भाजणार
कडाई गरम करायची फ्रीहीट करायला ठेवायची, त्याच्यामध्ये थोडस तूप टाकायच मग, ते बटा ठेवायच्या थोडं झाकण ठेवायचं?
पन ते परतल्यासारखंच होणार ना असं
नाही होत? म्हणजे भाजल्या जातात. त्या भाजल्या जातात. त्या थोडं तूप टाकायचं नंतर दहा मिनिटात पाच दहा मिनिटात असच ठेवायचं मग नंतर परत पलटी मारायच्या परत दुसऱ्या साईडनी पण, त्याला भाजून घ्यायचं. छान होतात त्या, हा मस्त होतात. तशा पण छान! होतात.
बर बर! !..
हम्म!..
हम्
आणि बाटी डाळ डाळ बनवायची आणि डळ सोबत खायची डाळथोडी पातळ बनवायची. कारण बाटी कुसकरल्यानंतर ते घट्ट होत ना?
हा हा! !..
हा तर मग डाळ थोडी पातळत बनवायची.
अच्छा! !..
हम्म!. दे कुस करून हु
डाळ बटीच खायची फक्त!..
हा डाळबाटी त्याच्यासोबत पापड भाजू शकतो. आपण लोणचं पापड.
हम् हम्म! !..
हम्म!..
अच्छा!
छान होतं. फिरायला गेले का तुम्ही कुटं?
फिराय नायी गेलो येवढयात कुटं.
हम्म
तुमी गेल्ते का?
हुं, आमी खूप लांब लांब गेल्तो.
कुटं फिरून आले?
आमी रत्नागिरी, कोकण गणपतीपुळे, त्याच्यानंतर अजून नाई तं खूप पुली म्हणून गाव आहे, तिथं खूप पुलीमध्ये गेलो होतो, गणगिरी महाराजांच्या मठामध्ये.
हाआ
त्यानंतर महाडचा गणपती आहे तिथून जवळच म्हणजे अष्टविनायक पैकी एक आहे तो.
हा
त्याच्यानंतर अजून तिथं पळसदरीला एक स्वामी समर्थांचा मठ आहे म्हणजे जसं अक्कलकोट अक्कलकोटला हाय तसंच सेम आहे तिथं.
सेमे?
हं, म्हणजे ते मूर्ती वगरे तर सेमच वाटते. इथे अक्कलकोटला जशी ते आहे.
हा
तशीच सेम आहे तिथं म्हणजे अक्कलकोट हं हा पळसदरीला. अक्कलकोटप्रणितए ते, म्हणजे रायगड जिल्ह्यातच येतं ते पण
हा हा
हा म्हणजे अक्कलकोटला जशे नियम आहेत तसेच नियम आहेत त्याचे.
अच्छा, टेशन प म्हणजे तिथं ट्रेन जाते का कसं?
अ ट्रेन पण जाते ना पळसदरीला. समजा आपण इकडून कर्जतनं खोपवली ट्रेन पकडली ना? ठाण्यावरून किंवा कल्याणावरून सी. एस. टी. वरून पण पकडू शकतो आपण हे हा, खोपोली ट्रेन पकडायची अ म्हणजे खोपोलीच्या अ कर्जत नंतर द दुसरं स्टेशनए त्याचं.
कर्जत नंतर दुसरं स्टेशन म्हणजे स्टॉप आहे म्हणायचं ट्रेननी गेलं तर?
हो, पळसदरीने हो ट्रेननं गेलं तर स्टॉप आहे तिथू आणि जी पो थून जर समजा कर्जतला जरी उतरलं तर शेअरिंग ऍट टो पण भेटतात पळसदरीला जायला म्हणजे ते डायरेक्ट मंदिरापर्यंत नेऊन सोडतात आपल्याला.
आणि सेम समजा पळसजरीलाच उतरलं तर चिथून कसं जायचं?
तिथून पण ॲटो भेटतात. पळसदरी स्टेशन वरून.
भेटतात बा?
हं ऍटो भेटतात.
बर बर
शेअरिंग, शेरिंग नाही भेटत, तिथ प्रायव्हेट ऍटो करून जाव लागतं कारण ते थोडंसं आतमध्ये आहे ना?
हा हा.
हा तर मग, आपण जर चार पाच जण असल तर शेअरिंग आपण करू शकतो. पण आपण जर समजा एक दोन जणच गेलो आपली फॅमिली तर आपण आपलं से सेपरेट ऑटो करून जाऊ शकतो तिथे.
बरोबर. मीटर नाहीत ना.
हा मीटर नाही. म्हणजे शेअरिंग असं ते ठरवून त्यांचं ते ठरलेलं असतं. किंवा मग असं पण करू शकतो आपण जर समजा आपल्याला पूर्ण खोपोरी जर फिरायचं असन तर ह एक म्हणजे रिक्षावाला आहे तो. तो काय करतो म्हणजे, पूर्ण खोपोली दर्शन आपल्याला करून देतो. एका दिवसामध्ये त्याचे काहीतरी चार्जेस आहेत. काहीतरी म्हणजे ते विचारले नाही मी एवढे पण, पण तो घेतो काहीतरी चार्जेस घेतो. आणि पूर्ण तेवढं सगळं स फिरवून आणतो खोपोली मध्ये जे जे आहे ते पळसदरी, ते स्वामी समर्थांचा मठ त्याच्यानंतर महाडचा गणपती, त्याच्यानंतर गगनगिरी महाराजांचा मठ
म्हणजे खोपोळी स्टेशनलाच नेतो तो माणूस.
ह नाही कर्जत वरून कर्जत वरून पण भेटतो तो. मग त्याला फोन केला ना आपण फोन केला ना त्याला आपण.
हा.
हा तर मग तो आपल्या म्हणजे आपल्या याच्या स्टेशन पासून पण आपल्याला घेऊन येऊ शकतो किंवा खोपोलीवरून पण हे करतो तो.
अच्छा, म्हणजे त्यांचा फोन नंबर घ्यावा लागेल पहिला.
हा फोन नंबर वरून आपण बोलू शकतो त्यांच्याशी.
हम्म हम्.
हम्म.
चांगलंय मला पण जायचंय पळसदरीला. ऐकून पण आहे मी पळसदरीला स्वामी समर्थाचे चांगले आहे परिसर.
हम्म, खूप छान आहे आणि तिथं म्हणजे दरोज बारा वाजता आरती असते तिथ दर दररोज दुपारी. आणि त्याच्यानंतर महाप्रसाद. हा म्हणजे दर्शन बंद असतं. पण आरती चालू असते म्हणजे भाविक असतात तिथं दर्शन घेणं बंद असत तेवढ्या वेळापुरतं. बारा ते साडेबारा पर्यंत अर्धा पाऊण तास.
अच्छा, हा.
हा हा ह.
बरं बरं.
मग आरती झाली की महाप्रसाद पण भेटतो तिथं.
हो. का.
म्हणजे दरोज एक तर तिथे एकाचे हो होता ना. आम्हाला महाप्रसाद भेटला होता तिथला.
तर तुम्ही आरतीच्या वेळेसचं गेले होते.
हो बारा वाजताचं. म्हणजे साडे अकराला गेलो आम्ही साडे अकरा ला गेलो. दर्शन घेतलं पावणे बारा पर्यंत तिथलं मठ फिरला. त्याच्यानंतर म्हणजे तिथ स्वामी समाधी म्हणजे त्यांच शांत मेडिटेशन. त्यांची जागा होती कि काय तिथे ध्यान कराय म्हणजे आपण पण आपल्या जे करायच असन आपण तिथे आत मध्ये जाऊन मेडिटेशन वगैरे करू शकतो. म्हणजे तिथं एकदम पूर्ण अंधार आहे स्वामींची पितळंची मूर्ती छान तिथं अंधार एकदम अंधार हा. हं तिथं मेडिटेशन करायचं.
बघण्यासारखं म्हणायचं.
हो खूप छान आहे म्हणजे शांत वातावरण हे निसर्गाच्या सानिध्यात हे त्याच्यानंतर तिथूनचं जवळ एक धबधबा पण आहे वाटतं.
हा.
आम्ही नाही गेलो तिकडं पण म्हणजे ऐकलं होत त्याच्याबद्दल.
हा आणि त्याच्यानंतर खालापूर म्हणून एक तालुका आहे तो. तिथं पण स्वामी समर्थांचा मठ आहे.
खालापूरला?
हा हा
खालापूर
म्हणजे ते खालापूर तालाव तिथंच पळघरीवरून जवळ येते खालापूर तालुक्यातच येतं ना ते.
अच्छा
हम्म
हम्म
तिथून जवळ आहे ते
मोजकीला आणि खोपरीला.
खोपरिला मठ आहे.
अच्छा तेवढं एकच आहे ना खोपरीला बघण्यासारखं?
हो ते मठ म्हणजे तोच मठ खूप म्हणजे पूर्ण दोन- तीन तास, दोन-चार तास लागतात. तेवढं फिरायलाचं ते वरती डोंगर चढून हो वरती डोंगर चढून जायला, गुसेमध्ये जायला तिथं अर्धा तास लागतो.
अच्छा
म्हणजे वरती जायला अर्धा तास खाली यायला पंधरा वीस मिनिटात येत तो आपण पण ते निसर्गरम्य ठिकाण हे. मग तिथं छान म्हणज धबधबे आहेत तिथं.
हा.
हम्म, छान हे तिथं.
बरं बरं.
हम्म.
त्याच्यानंतर जर समजा लांबून पई समजा स्टे साठी आली तिथं म्हणजे निवासी शिबीर वगैरे पण होतात तिथं त्यासाठी भक्त निवास म्हणून पण मोठं भक्त निवास आहे तिथं.
म्हणजे राहण्याची सोय आहे तिथे.
हो म्हणजे उशीर झाला काही झालं तर आपण राहू पण शकतो तिथं.
बरोबर बरोबर.
हम्म
हम्म. अजून कुठे गेलेले फिराय?
अ गणपतीपुळेला गेलो होतो मागच्या वर्षी. त्याच्यानंतर अजून, अ रायगडला गेलो होतो.
हम्म.
हम्म, रायगड फोर्ट तो बघितला. नंतर अजून खुप बघितलंय भरपूर.
बापरे!
हम्म.